हा बोला बोला लागलं बरं झालं आता उचला फक्त तुमच्यासाठी पाच राहिले फक्त बस.
हा तुमच्या पाच कॉल साठी मला एवढा वेळ आणि माझ्या फोन मध्ये एवढं चार्जिंग हे काय आहे.
बोलू ना खा ना टी व
ती विनी चल रात आणखी या टामाला
आं.
टी व्ही नाही चालत भाई
द्या खडखरधडधड मध्ये टेवून जाऊ द्या काय करत्या. ज सोबत वया ना नाहीव ना तर झाले असते आता लोक
अरे काय करते तुम्हाला म्हणा पण आमच्या स्वतःची अजून पेंटिंग घे माहिती का?
अरे देवा ते पैश तर समजलं मल पण हे करण लाग मी सोडून दल तर हे. पण मग ते म्हणत्या. परत करा आहे बचत घाटामध्ये ना तर बचत घाटातून कट होऊन जाईल म्ह ते नावं म्हणून नाहीत म रिक्स नाही घेतली म मागचे कार्यच वडलेच नाही.
बर्ली वा
नाहीचोडे म हे असंच टाइमने राहत काही बी अडचणी आहे त्या नाव
ह ह.
मग मागची कार्यानी सोडले पण आता हे म्हणे बचत गाटात नाव नाही राहणार म्हणून सोडणं लागू राहिली.
हम् ह.
पाच मिनिटच आहे पाच पाच मिनिटच बोलू आपण
बरं बरं चाल.
हा. काय कवायला आता
णाल्या हच्या आकाशला
होव का?
हम्म.
काय केलं तुम्ही?
कपशीची बाार लावली.
मी पण क पशचीच बाधा लावली होई
मगकाचे लावाचे होते.
हम्म.
पण तेले वन तास पडेल ना. दवर चालत त्याच्या मा लोटल्या जाईलणी
हा आताचच करा.
ते अ पापरा ये तम काही दने
हा नाही तरर मग टोकन न लावा.
टोकन ना लागलं ते का?
मंग तोकणना लागत ना वललं कधी नसल तर
ह मग उद्या वाप नसली ना वाप चांगली असली तू उद्या टोकन नस लावा लावतीकडे
टोकन न लावायची वाब चांगली पाहिजे फक्त वल्लं नसाल पाहिजे.
कंबरले वाकत चाल मन हो तो बादलावाला
हा आणि वाटलं तर मी टोकनवालेच ना सांगते गाजेन आच पेरली प टोकन ना.
इक उ आरोते कड नेतय.
हाव का नाही चालू आहे म्हणून चालू आहे बा असं.
हा.
त्यान लावली आज
अरुून काय आहे ना कोण लावताना
हा त्यांच्या यान बी लावत्या बा
हम्म.
टोकना लावायची टाकत नाही बसायच आता
हा मग काय तासच करू मग उर्या आणून घऊ टोकनचं मशीन
हा. नाही बाधा होते काय.
ते आली कु ते पडच आ् तुघलच न काय करून घा
तोकण न खोललं जातं मग अजून.
हा तसच करती पाखर काय तोचून खाती नसती
उ कर त्याच व बाई ते नाही पोस पडला तर अजून खाऊन घेनते.
हा ना.
हमंम
तरदशपणी वाटाचं म्ह
हा ना आता मला तर बयाला आवाच्या होत्या मक्का निंदाला आता काय माहि काय माहिती हो भाई कितीक वेळा लागेल त्याला.
ते सांगता नाही.
होाव का. ते गळत का नाही गळत परत त अडच नाही.
चचाल तर काय तर क करण पडत ज जूगाड
ह ना हो आता थांबण्यास लागून का व
अ आर त्यां मज.
होव का.
लं दो दिवस हबा बस असरीश वाटून बोललं.
हवं उद्याच दिवस नका वाटू मग मला मक्का निंदायची होती बा.
आ तुम्ही सगळे म्हणत चाल मी म्हणितली आवघड म्हजे आवूनडईला.
मी आता त्यांच्याकडे जाते मी म्हणन मालमागख निंदाचे थांब मुंबई
काणव ना दोन दि आता इतके दिवस राहिले म्हटा किू त्याला दोन दिवस खरी म्हणा
हाव ना म एकत डोकं काम कराना त्या मक्कात बाजरी उगली तर. मोडून टाकली तर किती खर्च आहे भरतय आता.
म काय
नाही उगली परत बी खर्च करून तर.
हा ना ते आता ते मग कसं लावूनच बघ आम्ही आ क दु गावात येतोय ना.
हा.
घरी मला दालन ते करायचय माला जिवावर आहेघ येत होत जायच तिकडे
हा ना काही बी करल भी लोक बी घाणेरडयावाणी
ह.
मी सोडून दते म मागचे कार्य सोडलेच नव्हते. मिळालं बरं नाव कटवून जाईन तर चांगलं होईल पण ते परत आलं.
हम.
उडाला बी होता अंचल
ते काय इन्स्टॉल केल कि येवुन जातय की
हा. म्हणलं जाऊ द्या आता काय करा.
हम्.
माझे कार्याचे पैसे येत कधी नसले तर ते चेक केलं जातं का बरं
नातःय काु आश्चर्य ती. हे असत नाही गल्ला जोडून ऊनलान कध पाणी ऐते का काय केलं होत आधी त्या पोरी ना भांडी घासली. आम काण मुंदा ना ते घरामध्ये लहान असल्यावरर ते सुटले. किती काम करू राहिल? होर त भटला माझ रा- हा चालू राहुदे.
झाले ना ते पाच मिनिटं.
बर, बर.
डबल कर. ऊचलावा गी लागल तर-
हा हा.
मला म्हणे मी तुमचाच टोंप लावलता म्हणे. कोणी न्हवतं ओके. पा आणि
कट करना तिथे. झालीना पाच मिनिट.